काय करालयसा हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो. हॅलो.
हॅलो.
आवाज येईन ना.
बोल की
काय करालायसा?
काय नाही आता आवरलं. हम्म.
आवरलं सगळं
काय नाही आता तो तोंडांत पण सगळं पोळ्या होत्या ग आज आमच्या
का आमोस्या
हा हा आमोस्या. चौंडेश्वरी अमावस्या हॅलो! !
हा
हॅलो.
फल की बोल
बारीके आलाय तुझा आवाज.
अग माझं बारीक कसं काय येतो आवाज हॅलो.
हा आलं का आता आला काय
आला हॅलो. आता तो जा येना झालाय त्यांनपण नि पच हॅलो हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो कोण बोलत तुझा कायच आवाज इना